हॅलो हा येतोय का आवाज? हो हो. हम्म.
हम्म काय म्हणताय आणि?
काही ना बघा, आले जरा दूध घ्यायला बाहेर.
हा, हा.
हा.
हम्.
काय आजुन?
काही नाही निवांतच हाय, आता घरीच हाय म्हणाल्यावर काय आता?
हा, हा, हा.
हम्म.
नाही मगाशी आपलं बोलणं चालू होतं. कस कामाच्या हेन पगार देत नाही ओ. आणि मेन पॉईंट कोण आपलं लॉजिक शिकवत नाही.
शिकवत नाही हा‌.
अस हाय.
आमच जे ना त्यांना पण जास्त हे माहिती नव्हती, की बाबा हे काम असंच असतय किंवा असं करायला पहिले त्यांना माहित नव्हतं की कित्येक, जे सिनियर होते त्यांनी आम्हाला शिकवले ना. मग त्यामुळ सर कधी ऑफिसमध्ये बसतात. पण त्याने कधी कुठली गोष्ट या गोष्टीकडे कधी लक्षच दिले नाही त्यांनी. फक्त ऑफिसमध्येयेणार बसणार त्यांची मि टिग ला येणार, त्यांनी कॉल लावणार त्यांना बोलून घेणार बसणार. झालं बघा तेवढंच त्यांच काम, त्याच नाव त्याच्यावरती
पारले बिस्किट द्या पाचच, पारले बिस्किट पाच हा. एक पाच रुपयाचा एक हा होय बरोबर आहे की. मॅडम एक ऐकाकी एक एक मिनिट मी गुगल पे करतेयत इथ चालू राहूदे.
हा.
हा.
ब पण बघा पुढं नाही ना? नाही काय? हॅलो.
हां बोला.
हम्म त्यांना ऑनलाईन करायचं होतं पेमेंट. हा. मग आता मी जिथ ऑफिसला जातोय ना तिथं कसं? आता मी दोन वर्ष झाल तिथ काम करते. तर मला आता सगळ माहित झालय की बाबा अ आणि सर कोणतीही गोष्ट आमच्यापासून दूर का ठेवत नाहीत. कारण ते, अ जर समजा की एखाद्या वेळेस इमर्जन्सी काम आहे आणि सरच ऑफिस मध्ये नाही आहेत आणि ते बाहेरगावी कुठ तर आहेत. तर ते आम्ही करू शकतो ना काम त्यांच त्यांच्या लॉजिक न‌ तस आता आमच्या ऑफिसमध्ये नाहीये.
हां
आता मला सगळ काम जमत, मी आता कस टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये आहे ना. तर मला सगळ काम जमत. आता म्हणजे एखादा रूट कुठ आता तिरुपतीला वगैरे जायच आहे. तर तिरुपतीच पॅकेज म्हणा किंवा काय ते सगळ जमत. आता मला.
हां
असत मी करून देतो कस्टमरला फक्त एवढच की लास्ट मुमेंटला सरांना एक कॉल करतोय आणि सांगतोय की अस अस अस आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणून मग त्यांनी एकदा चेक केल ना तर मग होतय हो.
हां
हां
बोल
आणि तुम्हाला सांगू इचलकरंजित तर एवढे कमी पगार आहेत ना. सी ए च्या हाताखाली काम करणारे म्हणा किंवा अकाउंटस काय आता मी ज्यावेळी माझी बारावी माझ ग्रॅज्युएशन ज्यावेळी झाल. दोन हजार सतराला सतरा नाही सॉरी दोन हजार अठराला बहुतेक.
हां
दोन हजार सतरा अठरा समथिंग काहीतरी मग त्यावेळी मी घरीच होतेना. बी कॉम वगैरे करायच म्हटल तर तिथे चांगले कॉलेजेस नाहीत म्हणून मी केल. मग त्यावेळी मी एका कुठ बर ते. अ कापड मार्केटच्या इकडे मी एकदा चौक चौकशीला गेले होते जॉब साठी सी ए कड तर हां हां हां. तिथ बघा तर तिथ फक्त ते साडेतीन किंवा चार हजार पगार. काय होतय ओ एवढ्यान मला ग आणि म्हणतात. कि नाही आणि म्हणतात की अ तुम्हाला शिकायला मिळत की अस तस. मग आवो शिकायला मिळाल तरी काय झाल आमचा वेळ वेळ जातो ना आमचा.
होय
वेळ पण जातो आणि आमच कष्टही जात वाया, मग काय उपयोग तुमच्याकडे शिक त्याला म्हणाव थोडीच काय आम्ही सी एच ऑफिस काढणार आहे?
हां ऍटलिस्ट सहा हजार तरी पगार पाहिजे ना?
तस कोल्हापुरात तुम्ही पगार एवढे चांगले आहेत ना काम करणारच पाहिजे बघा.
होय कोल्हापूरात पगार वगैरे चांगला आहेत काम करणारा माणूस पाहिजे‌. इंचलकरंजीत पण काम करण्यासाठी आपण पगार बरोबर नाही आहे बघा.
हां तेच की आता कोल्हा परत अकाउंटिंगच्या कामाला स्टार्टिंग आठ हजार आहे.
होय आठ हजार पगार आहे ओ माझा मित्र एक जात होता म्हणजे येऊन जाऊन करत होता तो.
हा येऊन जाऊन ते केल हॅलो हा हा
हॅलो
मग काय एक मिनिटं हा
हा सुरुवातीला दहा हजार पगार होता तो मला म्हणतं होता इथं कशाला का करते कोल्हापूरला कोल्हापूरला येऊन जाऊन कर.
होय आणि परवड परवडते मेन पॉईंट आपण म्हणतो थोडं त्रास होते म्हणून
होय
तुमला भत आहे ना
हॅलो हॅलो हॅलो हॅलो